ह्याला लय उत आला.
हा ना.
हॅल हॅलो, हा आता बघा ना, जोरात आला हा म्हणतो मी तू मला बोलली नाही, ऐकलं नाही, मला टाकायला लावले, आता जा नाही तर बस म्हणे. ते ग दाराला प्लास्टि टिक लावायचं, ते पाणी घरात येत, तर ते सुद्धा बाहेर लटकून ठेवलं. ते बी नाही आणणार म्हणतो, जा नाही तर बस. आओ छत्री नाही ना, आमच्याकडे छत्री ती नवीन त्याची नवीन छत्री, तेजा बापानी नेली आणि एक नवीन छत्री एक कपाटात हाय, ती काढाव लागल. नाही आम्ही ती काढत नाही का?
कपाटामध्ये पूजा करायला काढून घ्यायची ना.
अ हा ना आमच्या दोन छत्र्या आहेत, सो गेले ना तिथ, त्या क्लास पण म्हणून म ते छत्री विसरून कुठे देत नाही मी नेहमी जपून ठेवते. आडलं नडल हारलं न्यायला उचलून त्याच्या चांगले वापरत्यात छत्र्या त्या साध्या सुध्या
पियुषच्या?
हा. म्हणून मग ती हे नवीन आणली. ती छत्रि आम्ही जरा काळजी घेतो, त्याची वापरत नाही आम्ही त्याचे बाप वापरतो. तीच छत्री वापरतो. त्याला घेतलंय ना मग जॅकेट
जॅकेट नाही रेनकोट घेऊन द्यायचा आपला साधा सुद्धा
हं
दरवर्षी का घेन होईना मग किती दोन, चार महिने तर वापरायच
पॅन्ट आणि ते राहिले तर घ्यायचं आहे ना वरचं जॅकेट आणि टोपी आहे त्याला आणि ते दुसरं एक आहे जाडवालं थंडीच पण आहे आणि टु इन वन आहे पण ते घालत
हा का नाही मग त्याला स मी घेऊून ठेवलं बाबा हे छत्र्यान चुत्र्याचे एवढं प पाशेपाची छत्री जाती एक छत्री शंतनुनी तोडून ठेवली त्याच्या हातात कोणती वस्तू दिली तर तो तोडूनच आणतो घरात
आमचे तीन छत्र्या गेल्या दोन तोडल्या एक तोडली त्या पोट्ट्यांनी ह्याच्या म ह्याच्या मित्रांनी आणि त्याचे दांडी तोडून ठेवली त्यामुळे महातारड्यानी तर दुसरं करून देतो दुरुस्त दुरुस्त करून देत म्हणून त्याला हाता एवढी बाटकी करून ठेवली ती बाटकी धरता येईन आणि काही नाही ती बी झाली खराब
नाही मला दांडी द बदलून आणायची चांगली हो छत्री हा दांडी बदलून आणायची मला
हातात आली माझ्या तुटून म छत्री करणार नाही नाही नाही चांगली होती. त आवो आमची त्या पोराने आपटली त्याच्यामुळ आणि मग त्या म्हातारा छत्रीवाला आला होता ना तो त्याला म्हंटलं ह्याच तर ते काय होणार नाही म्हण मध्येच तु क म्हटल जॉईंन लाव मग म्हटलं बाबा ते घे तुलाच घेऊन जाऊन कामात येईल म्हटलं तर तुम्हाला शंभर रुपयाला नाही का अशी पांढरी मोठी छत्री होती. कोणाची तरी होती ती देत होता. म्हणे हि घ्या म्हणे तुम्ही विकत म तुम्ही मला ही छत्री दिली ना त्याच्याबद्दल ही घ्या म्हणे तुला नको बाबा लोकची मला आता हो राहुदे तुला चांगली होती मोठ्ठी होती छत्री म म्हटलं बाई घेतला असत बर झाल असता आडलं नडलं जायला.
नको पण कोणाची कशी आणि काय उगतच
काय घ्यावंण मेह नाही घेतल्याच बाप मला शिव्या घालायचं आणि लोकांच्या दरिद्री नको बाई म्हटलं हा म्हणून तो म्हणे घ्या म्हणे इतले तळमळ करत होता तो माणूस म्हणे चांगली आहे म्हणे छत नवीन कपडा विपडा चांगला होता. त्याला पण आता हे कोणी काही बदल तर ह्याचं त्याला त्याच ह्याला लावतात ना.
होह मी ते पेपरमध्ये कूपन येत ना. लकीच नाही का कुपन येत येत घेत तर ते त्याच्यामध्ये. ते आमच्या आप्पाला लागली होती.
हम्म हम्.
तर त्यांना चांगली भेटून गेली त्यांच्या वि छात्रा दोन चार आमच्या त्या.. म चुलत भाऊजींनी दिल्या तर त्या बी पोरीनी खराब केल्या मग त्यांना म्हणलं आता ही तुम्हाला भेटली म्हणलं ना आता हीच वापरा
आमची एक तुटली आणि दोन क्लासमध्ये चोरी झाल्या अ तीन गेल्या आता ह्यानी गेल्या वर्षी दोन छत्र्या आणल्या त्यातली ती एकच वापरते आणि एक आम्ही आडलं नडलं म्हणूनलं नवीन ठेवली बाई एमर्जन्सी आली तर काढायच नाही तर हा तस दाखवतो आम्ही दाखवतो का आता वर वर दिसली ना लोक कोणी मागून घेत
नाही तर बाहेर जायच असल ना. कुठ काही आणायच छोडच हा काय करायचा मला छत्री नेहीमी काही जात ना.
हे मला म्हणले काय ठे ठेव. ती म्हणे मंदिरात जाती तर घेऊन जा म्हणे तुला छत्री हे म्हणे. मी म्हंटल नको बाई म्हटल राहूदेेव मंदिरात मला कस बाहेर बाहेर ठेवायच अस.. ते कोणी आमचं तिथे योगा असत पाणी होईल म्हणून नाही का उग नको म्हण मीने... लय माहिती का् मग आज त गेले अ. तर ते आज मेडिटेशनच होत ते आले होते ना ते नाही का अं ह्याच. अ आपल्या शरीरातले पा सात चक्र त्याच्याबद्दल माहिती ते दुसरे होते. ते टी वी सेंटरला आहे त्यांच सेंटर. ते म्हणजे त्यांचं म्हणणे योगा शरीरासाठी करतो पण मनासह काय मनात.. हजारो विचार येतात दिवसभरात पंचावन्न लाख. पंचावन्न हजाराच्या वर आपल्याला विचार येतात प त्या विचारावर कसं कंट्रोल.. कराच म्हणजे डव्या आपल्या हातामध्ये स चंद्र नाडी असते म्हणजे चंद्र नाडी त जर आपल... अ ते त्या जर... चंद्र नाडी म्हणजे ह्याच्यात जर विचार आले तर आपल्याला म्हणजे भूत... काळाचे खूप प्रमाणाच्या वर विचार केला तर ते चंद्रनाळी ऍक्टिव्ह होती ना. अ आणि उजव्या हाताला सूर्य नाडी असते आणि ती जास्त म्हणजे भविष्यात.. पण जास्त विचार केला. त मग आपल्याला जास्त उष्णता वाढते शरीरात. आणि आपल्याला म्हणजे तो एक मानसिक आजार हे मग त्याच्यामुळ आपण हे मन... ते मध्य नाडी म्हणजे आपल्या पोटाजवळ असते ती मध्य नारी. ती चांगली असती आस. त्यांच मध्ये कस कंट्रोल करायच शांत बसायच मनाने मेडिटेश.. करायच ते सांगत होते आज तेच मग मला आजुन.. उशीर हा आज उशीर झाला पण ते मन शांत ठेवायच स.. मग दोन्ही हात असे सरळ पृथ्वी असे करायची आपण प्रसाद कसा घेतो देवाचा. तस कर करायचं आणि अ शांतम... त्याने मग आपण म्हणायचं आपल्या अ आम्हालाने का.. चांगली हे द्या ते द्या बुद्धी द्या आम आमच्या ह्याच्यातलेच... चांगले विचार येऊ दे वाईट विचार जाऊ दे. अस ते त्यांनी ते मेडिटेशन करून घेत. करून घात तेण आहे प्रकार तो वेगळा आहे ते जर आम्हाला.. ण नवीन आम्हाला पण नाही जमत प्रयत्न कर... आम्ही शिकायच आता ते आठवड्यातन एकदा येतात.
मंग माला सांगा.
आठवड्यातून एकदा येतात ते हा ते. वढ्या लक्षात नाही रात माझ्या ते दिले त्यांनी. ते म्ह सेंटरला या म्हणे पण. ते नाही त्यांच पॉम्पलेट दिलं होतं मी आणून ठेवलं कुठेही काय माहिती हे लोक
पुस्तकं असलं तर. म्हणजे मा दुसरं पण करू शकत ज्यांना घरात नाही बाहेर जाता येत घरातल्या घरात बस.
हा मग ते. अस म्हणजे ते आई मी आता परत दुसऱ्यांदा झाल्या ना ते हे करेल मी. अजून ते नाही युट्यूबला आहे युट्यूबला आहे ते नाही युट्यूबला आहे मी ते...
मोबाईल काढा पाहत बसा हे करत बसा ते करत बसा.
दाखवतात ना मग त्यात.
हे कस पुस्तक वाचल आपल पटकन पाहिल सार..
नाही ना मग त्याच्यामध्ये कशी स्थिती वगैरे करायची. कळत ना आपल्या अस नाही नाही लक्षात येत बोलण्याने आणि वाचल्याने तेअ.
म्हणजे माणूस करत बा वाचल्याने एवढं लक्षात नेणारा असं तुमचं म्हण हा
पाच मिनिटं डोळे लावून शांत बसायचं मग ते भूतत्वावर म्हणजे. जमिनीवर हात ठेवायचा उजवा आणि मग आपण मग म्हणायचं. किंवा माझ्यातले वाईट वि विचार जाऊ दे मला पुढचे असे चांगले विचार येऊ दे.
हां.
तुम्ही मला असं मदत करा त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद असं म्हणायचं मग हृदयावर ठेवायचं.
हां.
असं ते आहे म्हणजे ते दोन तीन प्रकारे तर तसं. असत ते मेड ेश बाकी काही नाही येते एवढं हे नाहीये मेडिटेशनचा भाग येतो. म्हणजे ते आम्हाला ते आमचं ते मॅजिक बुकमध्येध्ये पण तसच आहे. सेम आम्हाला ते मॅजिक बुकच आहे ना. तर आपली कुठली गोष्ट पाहिजे ना तर मग त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं मला ही गोष्ट पाहिजे की मग मला ही भे पाहिजे म्हणजे मिळाली असं.
हा असंच निगेटिव्ह नाही विचार करायचा.
नाही. आता तुम्हाला कुठली गोष्ट पाहिजे तर तु म्हणायचं माझी ही गोष्ट झाली. माझी पूर्ण झाली मी त्या स्वप्नात राहायचं मग ते पुढची इच्छा पूर्ण होत असती. असं असतं ते काय काय आमच्या देहाच्यात पण आहे तसंच पण आ. तर ते सगळं ह्याला मला टाईम नाही भेटत मी आधी ऐकत होते ते संध्याकाळी कळचं य ते ऑनलाईन क्लास पण मी ते जॉईन नाही करत ना आता मग टाइम भेटत नाही ना मला सकाळच एक साडे सहा आहे कुठ नाही. व्हाय लागलं ते ह ते असत तीस दिवसाचा असतो तो वेगळं आहे आणि हे वेगळं हे तिकड ते. ठीकय निर्मला श्रीवास्त त म्हणून आहेत योगी त्यांनी ते आता नाही येत ह्या जगात पण त्यांनी पूर्ण जगाला श जगाला सांगितलं मेडिटेशनचं महत्व तू काय असत बाबा काही नाही हा. त्याच्याने आपले मनाचे रोग नेण ठीक होत म्हणजे खूपसे आपले. आजार पण त्याच्याने जातात.
हा ना. नाही ना करायला पाहिजे हो आपण आपल्या धवपाळीच्या जीवनामध्ये ना थोडं. तरी पाहिजे योगा म्हणा साधना म्हणा काही ना काही पाहिजे.
त्याच्यावरच हे होत. आज आम्हाला त्याच्यामु पंधरा वीस मिनिट लेट झालं स्वामी समर्थाला गेले. नाही मी तशीच चाले मी घरी
जाऊन यायचं होतं स्वामी समर्थाला
नाही मग मग इथ उशीर होत ना मग साईपाक पाणी यांचं म्हण जेवायचं करायचं मला सगळं मग ते ईद मग इकडचं एक काहीतरी ऍडजस्ट करायचं तर मग तिकडचं राहत. जात म मी त जाऊनेत असे दर्. ून प्रसाद घेऊन की घरी येते. पण मग आता इथं दहा मिनटं वाढले किं तिथं मग अजून उशीच मला नऊ साडेनऊ वाजले असते. ते मग अजून घरी नऊ वाजून गेले असते म नऊच्या आता येते ना मग आले घरी
हां.
मी तिथं मंदिरात गेली की नवं. येते घरात पण मग ते कस म त्याच्या पुढ चहा करायच तरी ह्यांना भूक लागलीन हने भात परतून खाल्ला.
बरं तुमचं तरी एवढं. तून बुद्ध.
चहा कसलं भात परतला तिखट मिरची टाकली आणि मला माझत तुझी पहिल्यांदाच खाल्लं नाही खात भातबीत परतून ते चहा करत डायरेक् चहा बिस्किट काय असेल ते कर मध्ये केक केला ते खात होते चहा बरोबर असं काही नाही मी कधी कधी त्यांच्या मनात असल ना ते चहा ते चहावी ठेवतात तसं काही नाही. पण अ नाही तर माझी वाट बघत बसत्यात. म्हणून आ म्हणून ते मला कस घरी यावं वाटते नकू वाटते थांबायला हम्
नाही ना मग घरातलं आठवणे मग ते अर्ध लक्ष इकड अर्ध लक्ष तिकडं होतं मग.
नाही नाही मी तसच ते मंदिरात जाते पटकन शेवटची आरती असती. ते मंत्र जप असतो दहा मिनिटाचा स्वामी समर्थात जप झाला. कि दर्शन घ्यायचं आणि घरी यायचं लगेच थांबायचं नाही मम्मी इकडे तिकडे नाही थांब. आता हे बाकी जना कसं निवांत असत त्यांच्याक सुनापोरी काय टेन्शनने त्यांच्या पोरांचे लग्न झाले कोणाचे काय? त्यांना काही नसतं आपल्या दुसरे सत्र काम असते घर झाडायचं असते. अस सगळं झाडून झुडून आवरून गेल ते फक्त हेव राहिल होत काय साहेब पक्क ते नाच्याहाती हा मग आले साहेब पक तिचा फोन आला मग ह्याला तस जेवायला दिलं मग फोन आल्यामुळे मला धून धुवायला जाता ये ना भांडेगा म्हणलं चल बा जेन घेते पेक्षा मग भांडे घासता येत म्हणून मी धोनं थांबूनधुतलं मग ती बोलायला लागला टाईम गेला ना हा मग काय करणार आहे आपण ते पर्यायच नाही ना त्याशिवाय हम्म.
ते भांड्यावाले धुन्यावाले पण लवकर येत नाही हो मग त्यांच्यासाठी वाट बघत बसा वाट
ते गारव्यानी का व्हायला लागलं रात्री माझा पाय पण दुखायला लागला परत. ते पायाचं आहे ना माझं ते आपले.
चला
हम्म नाही तो अचानक दुखतो हात झेंडू बम गरज नाही आच्या त्या क होत पण मी ला कधी कधी पण ते. कारारवानी आपआप रात्री दुखत होतो थोडं थोडं. ते आपलं खालच्या हे ना. हाड आहे ना खालचं टाचच्या वर.
मी ते भे हे टाकले ना.
हॅलो!
काय म्हणत त्याला? मॅट टाकले ना.